हा नमस्कार काय म्हणताय कसे आहात तुम्ही
चांगले य तो म
हा चाललंय आमचं पण काय म्हणतय पाऊस तुमच्या इथे कसं चाललय
पाऊस तर काही नाही गरमीच खूप आहे
हो गरम होतय अच्छा हा आमच्या इकडे छान वा वातावरण झालंयता थंड पाऊस भरपूर पडतोय जुलै महिन्याचा म्हणजे एकदम हा नाही छान चाललय बस पण ह्या क्लायमेटची भीती वाते कारण काय होत ना की ख गोी ज्या मिळतात बाहेर किंवा जे आपण आणतो ते सगळं खब जात आणि मग लहान मुलांचा पण तब्येतीवरती खूप परिणाम होत त्या गोष्टीमुळे आणि मुलांच काय असं तुम्हाला माहितीये स्कूल ला जायचं म्ह की थोडस बाहेरचच त्यांना खायचं असतं सारखं क काहीतरी चिप्स म्हणा किंवा हे म्हणा अ बाहेरच नाही का समोसे झाले वडापाव झाला हेच गोष्टी लोकांना आवडत असतात
जंक फूड खाल्ला ख
हो ना आणि तेल वगैरे बरोबर नसतं ह वातावरणामध्ये थोडसं सगळं म्हणजेसं थडंसं आपल्याला असं वाततं ना की खराब वगैरे किंवा फंगस भपर हो त्यामुळे मुं अट्रॅक्शन एवढं असत ना आता शाळेमध्ये पण आता एक रूल काढला होता त्यांनी कि बिलकुल म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं त्यांना शिकवत होते त्यांनी त्याच्यामध्ये हे काढलं होतं की बिलकुल बाहेरच्या गोष्टी आणायच्या नाही कीा म्हणजेिपके त्यां अत के गी वगैरे झाली म्हणजे मॅगी तर सगळ्या बकार आता म्हणात की मगी बिलकुल चांगली नाहीये
हो ना ते पॅकिंग खूप दिवसाचे पण असते ना
हो आणि एक्सपायरी प्रत्येक वेळी प्रत्येक जण चेक करूनच घेतो असं नाही म्हणजे आपण गडबडीमध्ये आपण पटकन णत काय असत आपल्याला माहिती नसत का म्हणजे प्रिझर्व करण्यासाठी काय टाकत त्याच्यामध्ये ते आपल्याला माहिती नसत आजकाल तर ते केचाप आपण खातो
काय करतात काय नाही आपल्याना पण माहिती सत आणि ते तेलामध्ये काय कस
हो हो त्यापेक्षा असं वाट की घरात पटकन करून दिलेलं परवडेल जरी थोडा वेळ टिकेल म्हणजे घरातलं कसं आपण फ्रेश करून खाऊ असं आता जे केचअपच पण आलं होतं आता झेलत आली होती केचप ची म्हणे आता व्हिडिओ ना काढतात ते कि ह केचप बनवायला म्हणे त्याच्यामध्ये एवढी साखर आणि एवढं नमक म्हणजे घालतात ना त्याच्यामध्ये मीठ खूप घालतात कारण की त्यांना ते भरपूर दिवस टिकवायचं असत ना त्यामुळे ते खूप घालतात त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात घालतात की त्याच्यामुळे ते जे असतात आपल्याला जरी आपण थोडंसं खाल्लं तरी सुद्धा ते आपल्याला म्हणजे परिणाम होतो
तेच ना खूप ह खूप परिणाम होतो अजून डॉक्टरांकडे जायचे पैसे घालवायचे काय फायद्याच नाही घरीच बनवून खाल्लेलं परवडत
हो हो हे मी एक रिसेंटली म्हजे मी एक असा व्हिडिओ पाहत होते डॉक्टरांचा तर तो तुमच्याशी शेअर करते मी त्याच्यामध्ये काय सांगितलं डॉक्टरांनी त्यांच्या स्वतःच्या दोन मुली होत्या ठीक आहे त्या दोन मुलींना ते म्हणजे त्यांनी बिलकुल बाहेरच कारण की डॉक्टर न स्वता त्यामुळे त्यांनी काय केलं बाहेरचं बिलकुल नाही खायचे काहीच नाही खायचे बाहेरच सगळं जे म्हणतील ना पराठा असू दे किंवा कसल्या प्रकारचा पिझ्झा असू दे किंवा काही असू दे म्हणजे जे फास्ट फूड म येतात ते सगळं त्याची आई घरामध्ये करून म्हणजे त्यांनी स्वतः अस व्यवस्. कूक वगैरे लावून नाही का घरामध्येच त्यांना खायला घालायचे. तरी सुद्धा ते मुला हजारी पडले. मग नंतर मग त्यांना काय कळेल की नाही का मुलं आजारी पटत जेव्हा की आपण तिन् वेळेला. देतोय आजारी का पडात आजारी का पडात असं. चालू झाच म्हणजे शोधायला लागले कारण की कायय म्हणजे आम्ही जरी घराततो तरी पण आजारी त्यां सगळं त्यांना निरीक्षण केल्यानंतर त्यांना काय माहित झालं की जरी त्यांनी पराठा बनवला तर ते सहस तो विकतचा देत होते जरी त्यांनी पिझ्झा बनवला तर ते लोक सॉस विक येत मग त्या सॉस मु त्यांना एवढा त्रास होतो कि त्या मुलांना काहीतरी परिणाम व्हायला लागला त्याच्यावरती मग त्यामुळे त्यांनी सांगितलं मग तेव्हापासून ते व्हिडओ जेव्हापसून बघितला ना तेव्हापासून मी शॉसच बंद केला म्हणजे मुलांच हे ना घरामध्ये आपण चटणी वगैरे नाही का थोडस फ्रेश चटणी वगैरे बनवणं किंवा हे ते जास्त आता मी प्रेफर करते म्हणजे
घरच्या व तु खा नाही नाही पण म्हणजे कसं असतं की आपणला आपल्या दर्जावर आपण साहित्य वापरतो तेल मीठ मसाल्याचे ते नियंत्रित आपल्या या चवर र असतं कसं टाकलं
हो हो हो आपल्या आपल्या लिमिटपमाणे
आणि घरच्या जेवणामध्ये अजून आपल्याला पौष्टिक जीवनसत्त्व पण किती भेटते फास्ट फूडमध्ये तर कॅलरीज असतात
काहीच नाही मी आणि जास्त करून ते आजकाल म्हणतात ना अजिनोमोटो अजिनोमोटो वगैरे टाकतो ते असा एक प्रकार असतो अजिनोमोठ व अस त्या ते टाकलं त्यांनी त्यांना अजून खावं असं वाटतं म्हणजे जस आता हे चायनीज. झा का त्याच्या आप ते फ्राईड राईस झाला किंवा नूड च्या थोड्या प्रमाणात आजीनोमोठ ते टाकातच टाकतात कारण काय एक प्लेट खाल्लीी. आपला कधी असं वाटत नाही की नाही आपलं पोट भरलंय बावं आपल्याला अजून खावं असं वाटतं. ते आजिनोमोटो प्रकार असतो तो की त्यांनी अजून आपल्याला. खावं असं वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना म्हणजे अजून आपल्या गट वरती आपल्या इम्युनिटीवर.
हा ते पण होमेनिटिवा पण आपल्यामध्ये होता
हो आणि हा काही अस शॉर्ट टर्म परिणाम नसतो हा खूप मोठा परिणाम असतो म्हणजे नाही का आता म्हणजे मुला लहान मुलांच्या पर्यंत त्यांच्या कशा आतड्या लहान असतात तर त्याच्यावरती सूज येणे किंवा हे ल आजल छोट्या छोट्या मुलांना हे वयला लागले म्हणजेे आप कधी आपल्या लहानपणी आपण जे कधी एवढं बघितलं नव्हतं ते आता म्हणजे त्यांच्या पोटावरती सूज देणे किंवा वेगवेगळे प्रकार नाही का पोटाचे आजार वेगवेगळे झाले ज आता म्हणजे लगेच डॉक्टरांकडे गेलं की लगेच म्हणणा सोनोग्राफी काढा हे काढा ते काढा कारण की आता हा पहिल्यासारखा राहिलाच नाहीये म्हणजे कि ते जेवण हा किं आणि अ जे लोक आता हे चिप्स वगैरे बनवतात ना ते म्हणजे ऍडव्हर्टीजमेंट पण बघाला कशी करतात ऐडवरटाजमैट पण कशी असतात मुलांना त्याच्याषयी हयफ्रक्शन वाटतच वातं म्हणजे अगदी छोटे बाळ असतात त्यांना सुद्धा फिश पकेट पॅकेट जस असतो ना त्याच्याशी त्यांना प्रक्षन वाट
हो आणि ते पॅकेट वर पण म्हणजे खूप सारे पॅकेट वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये म्हणजे छोट्या मुलांचे गेम्स वगैरे ते खेळण्यासाठी पण वस्तो मग ते लहान मु तर मग
ते लगेच अट्रॅक् होतात म्हणजे
त्याच्या
नाही पण मला वाटतं ना ह्या लोकांचे जे चिप्स वाले किंवा हे जे पॅकेजिंग वालं जे फूड आहे
हम् हम
सग्यात मोठे कस्टमर लहान मुलंच आहेत सगळ्यात मोठे कस्टमर कारण की लहान मुलं आपल्याला मागे लागून ते म्हणणार की नाही मला हे पाहिजे अस म्हणजे हपण किंवा पण त्याच्यामध्ये त्या गोष्ट अस त बरोबर त्यांना हाता खाता येत पण बाहेर तुम्ही जर पोळी भाजी खायला घाला घरामध्ये ती नाही ते लोक हातानी खात म्हणजे हे खूप कॉमन बघितलेलं आहेता सगळीकडे कठल्याही मुलं जाासू दे म्हणजे एक किती वेय गोटाच्या असू आपल्या एज ला आल्यावर त्यांना जेव्हा त्रास होतो तेव्हा त्यांना कळतं की बाबा हे क तुम्ही घरी कि चग करा घरी कि चग करा म्हण आम्हीण घरामध्ये कधी कधी चिप्स घालायचो का काय घालायचो नाही का बटट्याचे. हो पण ते घरातलं केलेलं जे हो हो नाही करू शकतो सगळं. टेस्ट हा हो ते अशा प्रकारचे मसाले वापरतात ना अशा प्रकारचे मसाले वापरतात आणि ते आजेनो मोटो किंवा जे प्रिझर्वेटिव्ह त्यांनी घातलेले असतात त्या असे म्हणजे टेस्ट येती आपण घरी परत निर्माण नाही करू शकत आणि मुल मिस त त्यांना
नाही बाहेरचल हो पण ते नाही चांगलंय आता घर. आपण घरी मला खाल्त. तर आपल्याना पोषक
हो नाही आजार पण किती वाढायला लागलेत ना आजार खूप वाढायला लागलेत आजार आजकाल म्हणजे हो डॉक्टरांकडे गेलं तुम्ही जर डॉक्टरांकडे गेला तर तुम्हाला म्ह म्हे पाचशे हजाराची नोट फुठे नाही गेली तुमची म्हणजे इतकं जास् इतकं जास्त झालंय खूप पैसे खूप पैसे लगेच आणि डॉक्टर म्हणजे जास्त तुम्हा नॉर्मली औषध आ आपण लहान होतो आपण खूप क्वित आजारी पडायचो हा क्वचित आजारी पडायच कारण की बाहेरच फूड एवढं नव्हतं ना आपल्या लहानपणी आता फूड खूप झालंय. हा आता आपण समजा बाहेर गेलो तर मग लगेच आता समजा डॉक्टरांकडे कुठे जायचं झालं आपल्या. म्हणजे या मुलांना आता आताचे छोटे मुल आहेत त्यांना त्यांना खूप इमिजेटली त्यांना असं होऊन जातं म्हणजे हा पोट दुखते का काय लगेच डॉक्टर सांगते हजाराची टेस्ट सांगते टेस्ट करून या मग हे णे त्यापेक्ष वाट मला क थोड आपण घरामध्ये कंट्रोल करून किंवा हे करून जर आपण पण थोडसं घरामधलंच त्यांना शिकवलं. पहिल्यापासन खायला घालायला तर मग असं म्हणजे ती सवय लागेल त्यांना लँग टर्म मध्ये त्यांना हे कळेल की बा हे कस म्हणजे हे कसं चांगलंय आपल्यासाठी त्यांना समजून दिलं पाहिजे किंवा आपल्या जनरेशनला सगळ्यांनाच आता हे समजलं पाहिजे.
हो आणि बाहेरच आ आताची जनरेशन बाहेरचेच मान म्हणजे खायला मागतं जिथे गेलो तिथं म्हणजे बाहेरचे स्टॉल म्हणजे रोज म्हणजे भरलेलेच असतात खाली तर गर्दी असतच गर्दी तिथ पण ते खाल्ल्याने खाल्लं तर जात तेव्हा आपण म्हणजे नंतर एवढा त्रास वगैरे होतो हो ते आणि ते तेलाचे वगैरे.
दहामधन दहामधन नऊ लोकां ॲसिडिटी असते म्हणजे आत्ताच्या डेट मधे दहा लोक ॲसिडिटी तर खूप कॉमन झाली आहे मुलांना पण होते हो ना. लहान लहान मुलं सांगतात की आम्हाला ऍसिडिटी झाली आम्हाला हे झालंय असं म्हणजे इत कॉमन आहे ना आता ह्या गोष्टी तर थोडस आणि आजकाल तुम्ही जर बघितलं ना. हम्म म्हणजे बाहेर येणारे जाणारे लोक पण झाले ना आता जस की महाराष्ट्रातले लोक वेगळ्याच शहरात. तिकडची लोक इकडे आले मग आता जिथले साऊथचे लोक झाले म्हणजे सगळीकडे. पसरलेत ना आता तर त्यांनी काय केलंय आपले आपले डिश हे केलेत नाही का म्हणजे आता साऊथ इंडियन एखादे असेल ते काय म्हणतील नाही आमचे डोसा, इडली, वडा किंवा हे समजा आता वडापाव झाल म्हणजे किंवा समोसे झाले, म्हणजे हे सगळं सगळ्या प्रकारचे लोक सगळीकडे पसरवतात ते फूड ते चांगलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही वाईट नाहीय. पण जे बाहेर लाव जाते आपल्याला माहिती नाही ना तेल वगैरे वैगेरे कस वापरतात त्यामुळे आपण आपण थोडस त्या गोष्टीच कमीत कमी खाल्लेलं बर किंवा कंट्रोल केलेलं बर किंवा आपल्या जनरेशला थोडस कमी सांगितलेलं. लं बर असं मला वाटतं ह
फळे खाल्ले खाल्ले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रोटीन भेटत पण हे जंक फूड वगैरे हे
जंक फूड वगैरे नाही खायला पाहिजे अव्हइड करायला पाहिजे हो
हो याच्यामध्ये ना खूप म्हणजे आपल्याना आपल्या म्हणजे आपल्याला त्रास होईल आणि पैसे पण जेवढे खाल्ले त्याचे दुप्ट टिप्पटचे पैसे लागले आणि आता दवाखान्यामध्ये गेलं म्हणजे खूप पैसे लागतात
हो हो अगदी अगदी खूप बरोबर बोललात तुम्ही चला छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण परत बोलूयात नक्की थँक्यू
थँंक यू हा चांगल हो